हॅलो
हा बोल की
येतंय काय आवाज आता
हा येते
फिरायला वगैरे कुठं गेलता का नाही
हॅलो
हॅलो हा आवाज येतोय का बोललो
हरी सद्धला हॅलो
संडे दिवशी काय हा
हा संडे दिवशी पण जातोय कधी होय जातय खरच बणी आल्या की देवाला वगैरेथ असे सारखं कधी कधी
तेवढंच काय कामाच्या हच्यात वेळ तेवढंच जाऊन यायचं कधी तर
हो हा होय
हम् आपण पण काढू होय परवा दिेशीच जाऊन आलो बघ मी म्ह माझे दोन बहिणी बाहू भाऊ दाजी बाय
हा हा''
एवढे सगळे जण आम्ही जाऊन आलो बघ जाऊन
ह
फिरून वगैरे बागेत पुरी दिबीच्या मुलींना खेळून काहीत खायला देऊन वगैरे आलो की
हम्म छान म्हणजे सगळे गेले तरी छान फ्रेंड्स बरोबर तर खूप मजा येते
हा कस आहे हा फ्रेंड्स परत घरातलं फक्त फ मुली मुली गेल्यावर पण खूप मजा येत्या
हा होय हे मोठ त्यांच्या सोबत गेलं की जरा हे करू नका ते करू नका असं करत असतात हा हा मग आपण फ्रेंड्स फ्रेंड्स गेलो ना काय वाटत नाही म्हणजे फ्रेंड्स पण सिस्टर सिस्टर केलं तर हो
हो'
तेवढच फिरायला मज्जा येते
हा आपल्याला कस अस म्हणजे हे होते ग कस होते ते लाजल्यासारखं होत नाही ना म कना कसं होते लाज असं एक एक जण लाजतात नाही खूप
कसजय असतो ना त्यामुळे काय वाटत नाही
हो
हम्म
हम्म मग आणि काय म्हणतेच मग तेच म्हणात तो आपण जाऊ कि चार दिवसात आपण जाऊन ये की बाहेर कुठ तर मैतिणी मैत्रिणी
हो जाऊया कट जाऊया तुम्हाला कधी सुट त्यावेळी जाऊया
होय जोया की आपण तुम्हाला सांगते की कधी सुट्टी भेटते त्या ना तेवेजन आहे आपण
हा चाल हा चालतय चालेल हम्म. काय नई बगा निवांतय बाहेर फिराले घरी रेंज येत नाई.
हा हा.
आणि वातावरन झाले पाऊस त्यालामुळे बारीक चालू आहे पाऊस. लायटे गला आता किती चार पाच दिवस झाले रोज बरोबर सात ला घालतात लोक.
मग कसं करताय मग तुम्ही?
रोज तसच की सातला केली की दहा दहा नंतरच लाईट येते दहा साडे दहा कधी अकरा एक एकदा तर एक वाजेपर्यंत लाईट पण येत नाही.
मग जेवण वगैरे कसं करतय?
चार्जिंग वरचा बल आणली चॅनिग वरच बल लावायच जेवण वगैरे करायचं.
हा हा ते आपण डीमार्ट ला गेलतो
हा डिमार्ट मधून गेलता तेव्हा हा घेतलेला तो एकच बल आहे. हा.
आमच्यात पण एकच आहे बल्ब चार्जिंग वरचा तो पण आम्ही स्वयपाक रूम मध्ये ठेवलाय लावलेलाय. आणि बाहेरच्या दोन रूम मध्ये आणि दोन रूम मधनी त्या हेच नाही आहे मग बॅटरी लाव कु दीव हे पणती लाव अस कर करत बसतोय.
हम आन पण तसच केलं किचन मध्ये थोडं चार्जिंगचा बल् लावलाय.
हम्म आणि फोन ठेवून किती उशीर मोबाईल
हा होय चार्जिंग पण उतरतय मोबाईलच टॉर्चन.
गरम होतय ग टॉर्चन. कोण थोडा हम
आमच हा होय आमच्यात पण कसंय म्हजे अ हे शेती पन चा पंप आहे ना त्याला बल मिळतोय.
हा हा.
म ते हा ते ब हा तो पण लावतेय आणि किचन मध्ये चार्जिंग चा बल लावतोय आणि सो बाहेर सोपा आहे ना रूम शेवटची
हा हा.
निता असं कर
सोप्यामध्ये काय?
हा हा होय.
आमच्यात पण तसच आय रूम मध्ये किचन मध्ये हे लावतोय चार्जिंगचा बल
हा.
मधल्या रूम मधे आपलं हे पणती तर लावतोय नाहीतर फोन नाहीतर टॉर्च आपलं बॅटरी वगैरे लावतोय.
ह हा.
आणि बॅटरी जर बाहेर म्हणजे बा बॅटरी तर सोप्यात लावायची असली तर मग काय मधल्या खोलीत पंथी वगैरे नाही तर फोन वगैरे ठेवतोय. असं करतोय हम्
हो म असच क लाईट गेल्यावर खरं खूप अवघड होते
खूप अवघड आणि हा बाबा मुन्हा असला तर काय वाटत नाही गर पाऊस त ते मच्छर आणि चावतात लाईट नसत्या
काय भनकर होय
हा आणि ह आणि पावसय कसा आहे जेवढा पाऊस पडेल तेवढं म्हणजे मच्छर हे होतात पाऊस म्हणजे काय पाऊस चालू झाला कसं ओढं मच्छर हे होतात काही सांगाय न खूप चातात आणि आता कस आता ह वातावरणात डेंगू वगैरे असं
हा भरपूर प्रमाण वाढतय ना डाूव
होय कारण का आता कस पाणी साचतय हिवता वगैरे मलेरिया वगैरे यासारखं होते आता कसं पावसाच्या ना अ हा मच्छर चावतात किंवा. पावसाच्या येन आपलं अ हे झा काय ते र रोड वणी. आपलं हो. डबरी वगैरे असली की तिथं पाणी साचत असं खूप हे होत. तर त्यामुळे लई असं काळजी घे म्हणून वागायला लागत.
हा होय
होय.
खूपही असते आमच्याकडं हा चालेल.
हा.
हां.